हॅलो
हॅलो
आवाज येतोय काय
हा येतोय घे
हा बोल
हम्म काय चाललंय एक्झाम झाली काय तुमची
नाही रे शेवटचे दोन पेपर न्हाय द्यायचे मग झाल
कुठलं राहिलय
मग एंड आता एक कम्प्युटर नेटवर्कच चा एक डाटा स्ट्रक्चर हाय
ह झाला काय अभ्यास
अजून कराय लागलोय
नेटवर्क आणि कुठलाय म्हंटलास
नेटवर्क्स आणि डाटा स्ट्रक्चर
ओके बाकी काय मग कसं चाललंय कॉलेज
चालय ओके, ओके
ओके, ओके
हम्म
हम
एवढं पण काय ठीक चालेल नाही
कधी येणार आहे मग सुट्टीला इकडे माजं
आता तीस, तीस तारखेला एक्झाम संपणार माझी येणार
हम् हा, हा महिनाभर
होय
हम्
महिनाभर
माझ जुलैमध्ये एक्झाम आहे अजून ऑगस्टमध्येध्ये मला सुट्ट्या पडणार
अच्छा
हो
अवघड आहे कि आपलं मग मी जुलै म येणार आहे त जुलै म एक्झाम झाली
तेच अवघड आहे पाऊस कसा आहे तिकड पडलाय का
मस्त आहे काल मस्त पडला पाऊस
हम्म इकड अजून नाही एवढाच आलाय खर तेवढाच पड होती पाच मिनिट थमते होय
पडल, पडल
पाण्याचा काय प्रॉब्लेम नाही ना तिकडं
अजून पर्यंत तरी नाही या
हम्म रोज येते
काय माहिती हो येते पाणी
ह, ह, ह
पाणीच प्रॉब्लेम आहे विषय त आहे हार्ड वॉटर
हम्, हम
हे सगळं आलेलं त्यामुळे
ते प्रॉब्लेम होते
हो तोच मेन प्रॉब्लेम आहेता गॅशमून
ओके काय काय प्लॅनिंग केली मग आता सुट्टीला
आत्ता सुट्टीला आल्यावर आम्ही जाणार उत्तराखंडला ट्रेक करायला
बेस्ट
हम्म ते एक प्लनिंग तेच मेन ऍक्च्युली मेन तेच आहे
हा ह
बाकी ते आल्यावर अजून ठरवलं नाही पुण्याला पण जायचं होतं पण ठरवलं नाही अजून फिक्स जायच का
अच्छा
बज्या
बाकी गेमिंग वगैरे काय
गेमिंग आता आहे बघ ट्वेंटी सिक्स ला शो म्ह एक इव्हेंट आहे टुर्नामेंट असलीच असली नसली तर माहित नाही असे विषय
अच्छा.
असेल तर ब बेस्टच होईल.
हम्म हम्म हम्म.
जेवलास का.
होय जेवलो की तू?
हम्म हो मी पण काय खाल्लस?
अ उसळ आणि चपाती.
हम्म माझ्या तर कॉर्नची भाजी होती आज. कॉर्न कॉर्नकरी होती कॉर्नकरी.
हा हा हा.
आता मॅगी खात बसलोया.
आहे की नाही स्नॅक्स.
हम्म खाऊच बसणार अभ्यासाला.
आरामत.
अस.
हा.
हाऊस ऑफ ड्रॅगन सुरू करणार आहे बुवा मी एक्झाम संपल्या संपल्या अ
एक्झाम झाल्यावर.
नाही केलं नाही केलं नाही एक्झाम संपल्यावर
अ मी पण बघायच आहे काल एपिसोड रिलीज झालाय पहिला. बघणार आता थोड्यावेळाने मी आता दुसर तुलबापाने तर कॉर्न जिरिंग टू थाउजंड ट्वेंटी वन वाला.
हो नवीनवाला
हा चौथा आहे बहुतेक
हम्म हम्म.
तु द डेविल मेड मी डू इट बघितलायस काय.
नाही रे बघायचं मला डेव्हिल्स डेव्हिल्स वेअर प्राड पण बघायचा मला.
हा हा हा.
कॅच मी इफ यू कॅन बघायला ट्राय केलं बी एवढं काय आवडलं नाही मला
म्हणजे संपवला नाहीस तू
नाही अर्ध्यात सोडला.
हम्म ओळाना खर नाही एंडिंग एंडिंग मध्येच जरा मजा आहे.
हम्म. जेवढं बघितलं त तेवढा तरी बोरच वाटल भाई. हॅरी कॉडर परत बघायचा मला.
अरे ते नवीन जनरेशनचा बघलास का? नवीन कास्ट रिकास्ट केले ते
हॅरी पॉटर?
होय.
हो बघितलं की गाण आहे भाई.
तेच झाली का त्यांची रिलीज का नाही अजून मूवी कुठली?
माहित नाही माहित नाही मला झाले का नाही. पण जे आहे ते मला काय आवडलं नाही येवढ.
नाहीच की मला पण नाही.
हम्म फुटबॉल बघायलाच नाही फीफा?
नाही रे, कुठं, मी कधी बघितलच नाही आधी पण कोण लावत नाही ते लक्षात पण राहत नाही हा हा हा
याच वर्षी बघायला सुरू केलं मी पण होय रात्री रात्री मॅचेस असतात मोस्टली आज पाहा आज रात्री आहे बघ साडे दहा वासता अ अर्जंटिनाची मॅच
हम्म हम्
आज रात्री अर्जेंटिना आहे उद्या रात्री लगेच पोर्तुगल त्यानंतर दोन वासता आज बघाय पाहिजे रे कोणा सो हा कुणासोबत हाय माहित नाही मला अजून बघायला पाहिजे आज एम्बापेची पण आहे पॅरिसची मॅच रात्री
हा हा हा दोनदा पण असते म्हटलं सगळं
हम्म दोन लाच पॅरिस
हम्म म्हणजे एका दिवशी दोन पण असतात.
असतात कि होय मग
कुठं सुरू आहेत आता कुठल्या कंट्रीमध्ये
माहित नाही रे मला कुठल्या कंट्रीमध्ये सुरूय
हम्म
युएस मध्ये आहे वाटतं
हम्म ह अ म-म-म तु कुठल्या टीमला सपोर्ट करतेस.
असं कुठली स्पेसिफिक नाही पण मला मेसी आवडतोय सो अर्जेंटिना पण नॉर्वे पण भारी खेलाला आहे नॉर्वे पण मस्त खेलेला आहे टीम
मेसी का आवडते.
भारीया भाई एवढासा पोरग आहे म्हणजे केवढंच आहे पळते कसलं टॅलेंटेड भाई प्युअर टॅलेंट
टॅलेंट तर आहे.
नशी हो प्युर प्युरड टॅलेंट आहे.
हम्मम
बॅडमिंटन मॅच सुरू आहे बी ए डब्ल्यू एफ
हम काय वर्ल्ड कप चालूय त्यांचा
वर्ल्डकप नाही वर्ल्डकप नाही बॅडमिंटन ओपन्स असतात बेसिकली सगळ्या कंट्रीजचे इंग्लंड ओपन झालं असं ओपनचच असत रे बेसिकली मग तिकडन सिलेक्ट होतात. प्लेयर्स खेळायसाठी अगेन्स् स्टेजन एक मोठी टुर्नामेंट होते. ते सगळ्या विनर्स मधून असं असतं.
ओके अ फुटबॉल पण ह्याच्यात असते काय रे ऑलिम्पिकमध्ये
असतय वाटत काय माहिती
हम्म हा-हा-ह-ह-ह
तर वुमेन्स क्रिकेट का दिन सुरू आहे ना
होय चालू हाय की
काय सुरू आहे काय कुठल्या टुर्नामेंटात
ह टी ट्वेंटी वर्ल्ड कप आहे बहुतेक.
अच्छा.
टीम इंटिया एवढं मला माहिती आहे बघ.
हम्म.
आय थिंक वर्ल्ड कपच आहे व
वर्ल्ड कप कधी अरे फिफ्टी फिफ्टी नेक्स्ट
सत्तावीस ला एकोस झाला वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस महि सत्तावीस पुढच्या वर्षी आहे. हम्म सत्तावीस ला येते. वन वर्ल्ड कप
तिकला पार बाई.
ह.
हम्म.
लागोपाटटी वालट पाहिला रे आपल्याकईला तर
होय.
ह.
एक वर्ल्ड कप पाहिजे अजून एक ऍटलिस्ट
एटलिस्ट. ओके चालते मग
हम्म चालते.
ओके बाय बाय.